कोण बोलताय. हा, मी बोलत आहे. काय चालू, काय झाले कसग
काम कामं झाले ना कणीस खाताय.
हा म, मी गहु निवडता
हं का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
कसं हाय वातावरण
वातावरण आता आभाळ बर , पाऊस येतंय की काय आता.
हो का.
ह झाला स्वयंपाक
नाही स्वयंपाक व्हायचाच हाय आत्ताच कामं झाले कणीस खाताय
थोड्या वेळानं करेन स्वयंपाक
हा माझा हि स्वयंपाक व्हायचा आता गहू निवडते गहु निवडता मग करतो
हो का गं गहु घेतले का
हो घेतले गहु पूर्ण गाळले आता थोडशे बारीक बारीक खालकी निवडता
काय भाव घेतले
हो लाऊ
वेगळ्या असा
मणला साहेब
कॉफी
व कसं काही वर नाही हो चटणी खात नाही
पुदीनात
दिवस गेला ना
आला.
आवाज येते का?